हॅलो बोल ना दीदी
झाला का बाई
आ बाई रडायचं थांबलं मामाच्या मुलीला कॉल केला
हं
मामाच्या मुलीला म्हटलं तिथून एक्सिट हो म्हटलं एक्झिट हो म्हटलं मग ती एक्झिट झाली तेव्हा हिच्या मनाला शांतता लागली.
मग बरोबर हे ना
तरी ती सांगते मी उद्या सोनलदिदीचा नंबर चिट्टी मध्ये लिहून घेऊन जाईल म्हणू
जाते मला काय बोलले तर ते जर काय बोलले तर ओपन करून दाखवेल यांना कॉल करा
हां
असं झालं
बयाला
हा साहेबाई त्यांचं दोघांच्या मस्ती मस्तीमध्ये झाल. काय नाही बाई
तेच ना बाई.
पाऊस इथे येतो रिम- झिम ये तो रिम -झिम येतो, ओल करतो, चालला जातो.
हम्.
हम्म, तेच ना धुळ्यामध्ये
ईथ पण मग पडतो ना, रोज असं दुख पडून पडतो थोडासा, ओल्ल करतो, अन् चालला जातो.
असं का? बर बर, काय जेवण बनवते बाई?
जेवण अजून काही नाही ग बाई, वहिणी अजून आवरसवरस करते ते
ह हा, बाई बरोबरय.
तीचे कपडे राहून जाता सकाळी धोयचे.
हो ना आज तर आमी लवकरच जेवण बनवलं बाई मी, मम्मी ते बाजारात गेले होते. तर बाई म म्हटला आज गुरुवार पणय उपवास असतो. म्हटलं मी लवकरच जेवण बनवून घेत ते आता पप्पा आले की जेवायलाच बसू मग. हो तेच ना. कडी, खिचडी ती मिरची
हम्म. आमचं पण कडीच काय म्हणतात खिचडी
गुरुवार राहिला म्हणजे कडे खिचडी राहते म्हणजे राहते फिक्स ये तो
हा, असच चांगलं आहे ग बाई फिक्स करून घ्यायचं.
हो ना.
हम्म. विषु, विषुच काय खर नाही. काय बी सांगतय येड्यासारखं, आता ते चष्मा तुटून गेलाय तर ते फेविकिकनि कसं काय चिटकणार?
ते प्लास्टिकला प्लास्टिक लागत नाही ते वेगळंच होऊन जात ते
हो ना मग त सांगतोय का चिपकवायला?
हम्म, चिटकला सांगतोय तो हम्म. आणि काय नाही अं निसता एक मिनिटासाठी घेतला त्यानी तेवढा तोडून टाकला.
हां का?
अं अं, सकाळी बी रडला तोडायचच काम करतो तो.
हा तेच असतं लहान मुलांचं काय करते मग?
हम्म.
अ वीशु तरी पण कितविला तो?
विशू आता दुसरीला गेला.
बर बर आहे मग काय अजून लहानच आहे.
हम्म.
साऊ काय करते बाई, आगाव साऊ काय करते?
लहांनपेक्षा लहांनय तो ती सईपेक्षा जास्तं आगांउ
हां सई बरोबर तूं बोलली होती कां मंग सां करीच्यां आंटी सोबतं.
हो कांल बोलली होती नां त्यांच नां माझां नंबर हां जाऊं दे पणं इथं नाहीं बोलूं शकतं.
कायं झालं हां.
त्यांच जी प्रॉब्लेम आहे ती.
हां ठीक आहे जाऊं दे.
हां.
कांहीं नाहीं गं बाई मी करेल त्यांना कॉल मंग आंज. रात्री पणं कसं कॉल करांयचा गं? कोणांचा जेवांयचा टाईम असतो किंवा कोणां जेवणं बनवांयचा टाईम असतो
हो गं बाई आणि दिवसं बराचं पणं असं हो आपणं नाहीं केलेलं कांस करं
हो नां मी तुलां नां लंच टाईम मध्यें करणारं हो त्यां आद तुलां कॉल
होगं बाई आंज लंच टाईम पूर्ण माझां वायां गेलां म्हणजे नां आंज कामं चं आंज आम्हांला कामं खूंप होते गं बां ते डॉक्युमेंट अपलोड करायचे होते आणि अजूंन माझंजवळं दुसरे दोन जणांची येेऊन गेले होते अजूंन मॅडम माझे बी करूंन द्यां मॅडम माझी पणं करूंन द्यां
बरोबर हे पणं आहे मलां
हम्मं पूर्ण पांच कंप मीळतोचं ते मगं एकां शाळेचे पांच एकां शाळेचे पांच पूर्ण दहा अपलोड करायचे होते
दहा अपलोड करायचे होते बरोबर
ते पीसी मध्यें लवकरं होतं हो ते पणं प पीसी मध्यें पणं आपणं डाऊनलोड करतो मंग ते सेव करांवा लागतं नां मगं पहिले पहिले डाऊंनलोड करूंन सेव्ह केले ते सगळें
बरोबर
मंग एक एक एक एक करूंन अपलोड केले
बरोबर
असं पूर्ण दहा अपलोड केले परंत अजूंन दुसरं
हां परंत अजूंन दुसऱ्यांचे परंत अजूंन तिसऱ्यांचे वरूंन अजूंन लाईट गेली
हां हं
ये येक तांर चं
हं हां हं
नां म्हणजे नां इकडच्यां शाळेतं फक्तं अर्धास तासांचा टाईम असतो गं भाई लंच पहाटे
हां असं आहे कां
हां मंग तो अर्धा तांस कुठे निघूंन गेलां समजलं पणं नाहीं चालूं चालूं दहा मिनिटांत जेवणं केलं दहा मिनिटांत जेवणं केलां आणि मुलं पणं येऊंन गेले होते मंग बेलदारीदा लवकरं लवकरं आपटूंन घेतलं
हो ना.
काय आणि मग म्हणता.
काय नाही गं ती दिवस किती लवकर लवकर निघताय कार.
हम्म.
बघ ना जुलै येऊन गेला. परत लग ऑगस्ट चे यायला पण काही टाईम लागणार नाही लगेच येऊन जाईल.
हो बाई. आगस्ट पण यायला काही टाइम लागणार नाही.
आणि त्या आज दिवाडी येऊन जाईल कळणार पण नाही.
औम.
काही नाही का दिवस नाही लाल टाईम नाही लत बघ.
हम्मम्‌. आता तुझं पण बघ पेपरांचा दिवस कसे जाता लगेच.
अरे मी तेज ना बघा एक महिना पेपर कर दिदी पण असे ना समजणार पण नाही पेपर. बघ ना आज दोन तारीख येऊन गेली. सगळे आय एम पी काढून ठेवलेले आहेत. रिव्हजन तर अजून माझी बाकीच हे.
बाई ग. रिवि्हजन कर बाई लवकर. मग डायरेक्ट पेपराच्या वेळेस ना पेपराच्या वेळेस पूर्ण असा विसरल्यासारखा होन जातो. माणूस असं बापरे! काही वाचलं होतं का नाही असं होऊन जातं.
हो ना. आग मी ना पाच पाच वर्ष पहिले ज पी वायक्यू काढून ठेवते कदाचित काय टायमला ते पण येत नाही कधीदी बेकार हाल होवून जातात.
हा.
पण तेवढं बरं आहे माझं सगळी ऑल क्लिअर आहे. काही टेन्शन नाही मला.
हो बाई.
आता माझे माझे बाकीचे मैत्रिणींना बॅक लागले होते ना.
हा.
या ह्या सेमिस्टरला थर्ड सेमिस्टरला मग ते दिले बाई त्यां ना आता पेपर. परत आहे त्यांचे.
हम.
मग पेपर दिले ना बाई ते नाही मग मला मग आजच कॉल केला माझं बोलणं काय झालंच नाही खूप दिवसापासून.
हम्.
मग कॉल केला मग तेव्हा सांगत होत्या त्या पुनम बेकार म्हणजे पेपर खूप हार्ड गेला खूप खूप स्ट्रकली होत असन. सर मॅडम न सर सीसीटी व्ही कॅमेरे लावले स्पेशल आता. म्हटलं पुनम या वेेळेस म्हटलं पुनम या वेळेस काही अपेक्षा पकडू नको म्हटलं तुझी तुझी स्टडीवरच ठेव लव लव
मनाच्या मनात करत होती मी आज.
तेच ना बाई.
आणि काय नाही का बाई माझ्या पुढं सगळे आहेत ना दिदी आणि माझ्या मागे आहेत ना. असे मुलं आहेत जे ना कॉलेजला कधीच नाही ते. फक्त पेपरला आहेत. मग काय अपेक्षा पकडणार आहे आपण त्यांच्याकडून? आरे निस डिस्टर्ब करतात. ते मला निस त्रास देतात मागून. दाखव, थोडं दाखव, थोड दाखव. आपण काय म्हणतो जाऊ दे बा. पासिंग पर्यंत दाखवून देऊ.
ह.
असं म्हणतो ना म आपण.
हम्म हम्म. आरे ते पण अभ्यास करून येता बरं. ते दाखवत नाही आपल्याला.
हा पण ना माह्या मागेदी ससा करून. तिघ मुलंयेत. तिघ मुलं असये. ते कधीच कॉलेजला येत नाही. अन काहीच करत नाही. असेन आशे बसतात. हा आणि माझ्या पुढेय ना डायरेक्ट सेकंड डियरवाल्या आता मुली आल्यात. नाहीत महा शेवटचा नंबर रायचा.
हम्म.
त पहिलाच बँच यायच्या बाई मला. पहिलाच बँच यायचा डायरेक्ट.
ब का?
आणि म आता येत ना काय म्हणतात ते? ब तीन मुली पुढे आल्यात ना. माझ्या पुढं. ते स सेकंड डियर करून, म्हणजे डिप्लोमा करून आल्यात बाई सेकंड डियर मध्ये. अशा तोंड ताणून बसतात. म्हंटलं मायव तुम्ही आमच्या मनालागे, म्हणजे म्हनायला गेलं त तुम्ही माझ्यापेक्षा एक एक्स्ट्रा नॉलेज घेऊन आलेले.
म बरोबर.
त्या डिप्लोमा करून आलेले. मी बारावी करून आलेली.
तुमच्याकड टेक्निकल नॉलेज पहिले पासूने.
म.
असं बाई म्हणजे हेल्प करायला कोणीच नाही. आणि माझे जेवढे पण ग्रुपमध्ये आम्ही जेवढे पण फ्रेंडेत ना दिदी.
ह.
मित्र मैत्रिणी. ते सगळ्या एका क्लासमध्ये होऊन जातात. दुसऱ्या वर्गामध्ये. मी दुसऱ्या वर्गामध्ये येऊन जाते. हा अस होत ता. आण माझ्यासोबत एकच जणे. मग फक्त एकचे आमच्या ग्रुप म मधला. पण तो पण लांब जातो बाई. टास ब म्हणजे विषयच नाही दोघांचा डायरेक्ट. लांब लांबपर्यंत.
आणि माझ सगळ्या मैत्रिणी एका क्लासमध्ये बाई. विचारू नको मग.
त्यांचीच त्यांचीत मज्जा असल मग?
हम्म त्यांची कसं ते सांगून देतात एकमेना. होउन जात. त. मला त पर्यायच राहत नाही. जाय जाय म्हणजे उजव्या साईडला बघित त काहीच दिसत नाही. डावा साईट बघितलं तरी काही दिसत नाही. पुढ बघितलं तरी काही दिसत नाही. महाग बघीत ल तरी काही दिसत नाही.
जिथ प. खाली बघायचंन पेपर लायचं. अशी हालते बाई माझी.
पण बरये. ऑल क्लिअर नीघऊ गेली. म्हणजे मला आता टेन्शन नाही.
हो बाई ते, पेंडिंग पेपरच
अगं प हो बॅगचे पेपरचे खूप टेन्शन असतं दीदे आणि ना खूप. खूप हार्ड देतात म्हणजे जास्त जास्त आहे ना स रेग्युलरपेक्षा आहे ना ते जास्त हे असता
तेच की.
हां असं असतं बाई.
बर मी तेवढं बर आहे तू नी हून गेली.
हा बाई ती तेच म्हणतात ना तू एकटी एकटी म्हणे तो अभ्यास करून घेते, तो आम्हाला सांगत नाही, म्हटलं तसं नाही बा म्हटलं मी लिहिलेलं आता पेप र आता मलाच माहिती नाही
आता आता पेपर पण लेणे लेण्याची पण एक टेक्निक राहत.
हा टेक्निक असते मग. आणि दीदी माझा आहे ना पहिलाच माझा आहे ना पहिला सेमला ना बाई एक पेपर राहिला होता आणि माझा माझा मला बॅक लागला होता. हा आणि त्या वेळेस ना सगळे निघून गेले होते बाई, सगळेच्या सगळे निघून गेले हा. आणि माझ्या हा आहेत ना माझ्या मागचे पुढचे पण निघून गेले आणि मी त्यांना ग्राफिक्स पेपर दाखवलेला. आणि माझा ग्राफिक्स पेपर खूप चांगला बाई, म्हणजे खूप अभ्यास केलेला मी त्याचा हा. आणि बघ तेत मला बॅग बाई मला डायरेक् टेन्शन यायला लागलं म्हटलं माय व म्हटलं काय झालं बाई असं, मस्त जाणार सर म्हणे एक काम कर म्हणे टाकून दे म्हणे रि चेकिंगला. बर बर निघशेल म्हणे तू म्हणे रिचेकिंगला टाकता निघून गेला.
बाई बरं झालं.
पण माझे मग तीनशे साडेतीनशे रुपये वेस्ट गलेत ना ग बाई मग.
आमा, बरोबर.
मस्त.
आणि काय म्हणताय? या तुमच्या इंजिनिरिंगला पण रिचेकिंगसाठी पैसे लागता का?
हो, आता काही वाढवून देणारेत म्हणे ते, असं ऐकायला आलंय बाई. साडेतीनशे रुपय. सप्लिमेंट, सप्लिमेंटरी भरली का त्याच्या पैसे.
हम्म.
एका पेपरला म्हणजे जर बॅक जर लागला आणि ते हजार रुपये खर्च आहेच एका पेपरच्या मागे. हा असं आहे म आता मला या वेळेस ना आठ सब्जेक्ट, आठ विषय आहेत मला.
हा, बय गं आठ हजार रुपयचं.
हा असं असतं दिदी. एका विषयी लटकला म्हणजे डायरेक्ट आठ हजार तयार ठेवायचे.
म्हणून मग काय एवढं